हो. ताई येतोय आवाज.
हा. मला पण येतोय. हा. मी मस्तए तुम्ही कशा आहात?
मी पण मजेत ए अगदी.
ओके.
तू मला वेगवेगळ्या रेसिपी करायला आवडतात का?
हो. मला - - रेसिपी करायला आवडतात खूप. नवीन नवीन पदार्थ पण ट्राय करायला खूप आवडतात.
हो. अ - - तुमच्याकडे म्हणजे मुंबईकडे तर फिश वगैरे हे खूप म्हणजे फ्रेश मिळतात ना तिकडे.
हो. इकडं मुंबईमध्ये भेटतात काय काय ठिक वसईमध्ये पण भेटतात आणि मुंबईचा पण एक कुठलं तरी आहे बो बोरी बंदर कायतरी मला ते प्रॉपर नाव पण नाही आठवत. तिकडे दोन ठिकाणं आहेत तिकड स्वस्तामध्ये मिळतात फिश वगैरा.
अच्छा फ्रेश असतील ना आणि तिथे, हम.
हम्म.
तुम्हाला काय आवडतं खाण्यामध्ये म्हणजे गोड आवडतं कि तिखट आवडतं?
मला जास्त गोड पण नाही. तिखट पण नाही. असं नॉर्मल असतं कधीतरी थोडंफार तिखट.
आणि कधीतरी गोड असं जास्त अति गोडही नाही आणि अति तिखटही नाही आवडत, नॉर्मल आवडत.
हम ह हं.
हम्म तुम्हाला काय आहे तुम्हाला तिकट आवडतं जास्त का गोड.
मला तिखटच आवडतं मला गोड नाही आवडत अजिबातच
अच्छा ते म माझी पण वहिणी आहे. माझ्या पण दादाचं आता जस्ट लग्न झालं. तर तिला ना तिला पण तखट खायची मला कमी तखट खायची सवय - - तिला तिकड खायची सवय भरपूर. ती आली नवीन नवीन इतकं तिकड बनवत होती बापरे हा मला ती जा तिला काय नव्हतं वाटत ती खात होती मजेशीर मला खाल्ल की एकदम कस कसतरी होत तिखट खाल्यावर सवय नसल्यावर त्रास होतो ना हां मग मी त्यांना म्हटलं कि मला एवढं तिकट नाही सहन होत जरा कमी करत जावा. मग नंतर त्या कमी करायला लागल्या. म्हटल मला असं आश्चर्य वाटलं की तुम्ही एवढं तिकट कसं काय खाता? म पण काही काही लोकांना सवय असते मग त्यांना काही नाही होत. ज्यांना सवय नाही त्यांना त्रास होतो हाय ना.
तेच ना नाही आमच्या इथय ना आमच्या घरात बाकीच्यांना सगळ्यांना गोड आवडतं मी एकटी सोडून.
अच्छा हो. घरामध्ये असतच कोण ना कोण वेगळं खाणार.
आमच्याकडे लहान मुलं पण येत ना त्यांना सगळ्यांना गोड त्यांना तिखटही आवडतं पण मग गोड पण लागतच. म्हणजे रोज रात्री जेवल्यानंतर काही ना काहीतरी गोड लागतच त्याच्याशिवाय झोपच येणार नाही.
हा आणि नवीन नवीन पदार्थ लागतात एकसारखं का नाही अवलेबल लहान पोर आणि मेन म्हणजे मेन सजावट करून द्यावी ला लागती तवा ते खायला जरा हा बोलतात असं दिलं तर ना ना असे करतात.
असं कसं पण दिलं तर नाही चालत.
हा आणि असं डेकोरेशन वगैरे करून दिलं कि मग आवडीने खाणार.
हो.
हो असे करतात छान वाटतं पण असं करायला व
हो नाही आणि अ कसं आहे ना खाणारे जर असतील ना घरामध्ये तर मग ते करणाऱ्याला पण अस छान वाटत की म्हणजे त्याला पण आनंद होतो की आपण करतोय तर तोही समाधानी राहतो की नाही खातय कोणीतरी आवडीने खातय, आवडीने सांगतय करायला.
हम्म त्याच्यात पण एक वेगळा आनंद असतो.
खरंच ना माझी लहान मुलगीय ना टिफिनला तर म्हणजे रोज तिला विचारलं ना तर नवीन नवीनच सांगत असते मला उद्या हे करून दे. ते करून दे. हम्म... त्यामुळे रोज काही ना काहीतरी वेगळं असतंच
त्यानिमित्ताने आपल्याला पण खायला भेटतं, आपण... आपण स्वतःसाठी कधी बनवत नाई आपण घरामधी एकटं असल तर बोलतो, जाऊ दे हेच खाऊ तेच खाऊ साधंच काहीतरी करू पटापट होणारं, पण असं पोरांसाठी करायचं म्हटलं की आपल्याला उत्साह येतो करतो त्या निमित्ताने आपल्याला पण नवीन काहीतरी केलेल्याचा आनंद भेटतो तो आपल्यालाही खायला भेटतं हाय ना?
हो ते ना माझ्या मुलीचं ही तसंच ए म्हणजे ती, आपल्याला आठवण करून देते की, मम्मा हे तू किती दिवस झाले बनवलंच नाहीये आता ते बनव... हे बनव... फार फरमाईश असतात तिच्या
अ अ.
आडवी येतीस. खाणारा असेल, तर मग आपल्याला करायला पण काही वाटत नाही, म्हणजे आपण ही खूप आनंदाने ते करून खाऊ घालतो सगळ्यांना.
हो बराबर.
नाही तर मग आजकालच्या मुलांचे फार म्हणजे नाटकं आहेत.
हम्म
हे नको... ते नको, भाजी पोळीच नको, असं तसं
हाव. ते कसं टीव्हीचं बघून, मोबाईलमधे बघून मग वगैरे आपण, त्याने ते तसं करतात ना
मोबाईलमध्ये बघायला मिळतं सगळं, त्याच्यामुळे मग त्यांचं चालतं, हे असं तसं ते सुद्धा म्हणजे एवढ्या लहान वयात, पाच सहा वर्षाच्या असतानाच, आपल्याला ते रेसिपी शिकवत असतात. एकदम सोप ए हे करायला. असं कर, तसं कर एकदम भारी सांगतात
पण आजकालच्या लहान पोरांना मोबाईल दिलाच नाई पाहिजे, जोपर्यंत ते प्रॉपर मोठं होत नाही, तोपर्यंत हो की नाही? ते काय काय नेट वर बघते मी किती? लहान पोरं वाया गेलेली असतात त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात. त्यांचे पॅरेंट्स
तेच ना
ते बरोबर नाही वाटत, त्यांचंच काय काय ए लाख त्यांना त्या गोष्टीचं कौतुक वाटतं.
तेच तर म्हंजे ते त्यांना म्हणजे मोबाईल मधले सगळे फंक्शन माहिती असतात ना तर काही पालकांना असं आनंद वाटतो, की बघा म्हणजे आम्हाला ते जे जमत महिना ना ते ह्या लहान मुलांना जमतय, पण ती गोष्ट खूपच चुकीची म्हणजे खरं आपण तेव्हा, तिथेच त्यांना ते प्रोत्साहन मिळून जातं ना कि आपल्याला सगळे चांगलंच चांगलं म्हणतायेत असं
हो बराबर
पण नेमकं ना, तिथेच पालक चूक करून बसतात.
ते काय काय अती लाड? काय काय पॅरेंट्स अस च असतात त्यांना माहितीए की, हे चुकीचं हाय बिकीच हाय तरी पण ते त्याचे अति लाड करतात. मग नंतर मोठं झाल्यावर मग त्यांनलाच त्रास होतो.
हो तो तो त्रास पालकांनाच हय. हो म्हणजे काही ठिकाणी तर, म्हणजे अशी परिस्थिती ए ना कि ते मुलं जेवणच करत नई, मोबाईल हातात नसेल तर म्हणजे एक वेळेस जेवण नाई करणार, पण मोबाईल पाहिजेत.
हा मोबाईल पाहिजेल, एवढं ते मोबाईलचं व्यसन लागलेलं असतंय
आणि मग ते काय होतं? मोबाईल मधे नवीन नवीन गोष्टी बघतात आणि मग तेच हट्ट करतात हेच? पाहिजे तेच पाहिजे आणि नाहीतर मग. बस, स्कूलमध्ये वगैरे कुठे पण मुलं त्यांच गप्पा होत असतात. माझ्याकडे हे तुझ्याकडे आहे का? मग ते बरोबर घरी येऊन मग त्यांच्यात पॅरेंट्सना सांगतात. मला माझ्या फ्रेंड कडे आहे मला पण घ्यायचंय हे असं म मोबाईल पुढच्या पिढीचं तर कसं होणार आहे काय माहिती देवच जाणे आता
आपलं आपण लहान होतं त्यावेेळेस भारी होत त्यावेेळेस मोबाईल नव्हते गेम्स वगैरे खेळायचो लहान पणी ते छान होतं, आताच्या पोरान्सला ते, तो आनंद घेतच नाहीयेतं ते
ते बाहेरच पडत नाही. त्याच्यामुळे मग त्यांना ते बाकीची दुनिया दिसत नाई ये चांगली हे याच्यातही खूप आनंद आहे. ब हे त्यांना कळतच नाहीये.
हुं म तेच ना. पण आपण असं ठरवलंच. ज्या वेळेस लहान असतात, त्याच वेळेस ठरवलं, त्यांना मोबाईलच दिला नाही ना मग सवय लावायची मग त्यावेेळेस सगळें ठीक होत तो पण एकदा त्यांच्या हातात गेला सवय लागली मग ती सवय. त्याला भरपूर वेळ लागतो.
देते आणि मोबाईल म्हणजे एक प्रकारच ते व्यसनच झालंय आता त्याच्यामुळे ते जर सवय लागली का ती लहान मुलांची जात नाही आणि दिला नाही का मग ते तमाशा करतात डायरेक्ट लहान लहान मुलं
चिडचिड बिडचिड करणार आणि द्यावाच लागतं ते हम्म
चष्मे डायरेक्ट असं म्हणजे भिंगाचे जाड जाड
हो पाहिलं पाहिले मी पण पाहिले
कसलं
ते मोबाईल मुळंच लागलेलं असतं.
हा मोबाईलचच मोबाईल टी व्ही. काहीकडे काही पॅरेंट्स त्यांना कौतुकाने टॅब घेऊन देतात काय म्हणजे. अवघड हे
हो..
आणि आता हे स्कूलमध्ये जातात सगळ्यांच्या त्या गप्पा वगैरे होतात. बरोबर ते एकमेकांना कम्युनिकेशन करून बरोबर. एकमेकांच एकमेकांना सांगतात. बरोबर माहिती घरी घेऊन येतात ते आणि. ते लहान मुलांचं ते पण काही काहीच्या घरी मी बघितलं ना तर इतकं स्ट्रिक्टली असतं ना नाही म्हणजे नाही म्हणजे माझ्या तर काही फ्रेंड्सच्या घरी तर टीव्ही सुद्धा नाहीे म्हणजे त्यांनी टीव्ही सुद्धा नाही ठेवलेला आहे घरामध्ये
अच्छा
आणि जोपर्यंत ते लहान मुलं जागेत ना त्याच घरामध्ये किंवा जोपर्यंत ते जागेत तोपर्यंत मोठे कोणीच हात लावत
हा ते एक बरं आहे
आणि मग त्यामुळे काय झालं त्या लहान मुलांना पण ती सवय नाहीच हे कारण लहान मुलं काय शेवटी मोठ्यांचंच अनुकरण करतात
हो ते मोठ्यांकडे बघूनच तसं करायला बघतात
नाहीत तर मग ते आजकालचे मुलं कस घाबरत नाही ते लगेच ते म्हणतात मग तुम्ही नाही का करत हे तुम्ही नाही का बघत हे ह मग मी का नाही केलं. पाहिजे असं, त्यांचे त्यांचे प्रश्न तयारच असतात आणि आता आजकाल काय ते घाबरत नाही लहान पोरं पहिल्यासारखे म्हणजे मोठ्यांना क- त्यांचं ऐकून घेतील दोन शब्द अजिबात नाही. आता माझ्या फ्रेंडचीच एक लहान मुलगी हे ती कि ती पाच एक वर्षाचीच आहे फक्त-
हम्म
पण ती मोबाल कोणाचा फोन जरी आला ना तरी ते त्या मोबाईलकडे डुंकून पण बघणार नाही.
अच्छा.
ह ज्यांचा मोबाईल आहे त्यांनी हो ज्याचा मोबाईल आहे तो येऊन उचलून गेईल. आपण नाही हात लावायचा. म्हणजे आपण स्वतःहून जरी म्हटलं ना घे तुला मोबाईल पाहिजे का नाही नाही अंटी मला नकोय मोबाईल असं उत्तर देते ती.... म्हणजे. असं त्या अर्थात लहानपणापासून तशा सवय लावल्या का बरोबर लागतात.
हम्म चालतय. ठीक आहे मग ठेवते करते नंतर परत करेल तुम्हाला फोन, तुम्ही करा मला नंतर हो ठेवते बाय.
क हो बाय.